हॅलो! हां जे जेवलीस का ॽ
हो जेवली आताच जेवली तुम्ही जेवलात
हो जेवलेली.
हा
काय बनवलेलीस आज
हा आज साधीच आपला जे रोजच हा वरण भात भाजी चपाती
हां म सगळे जेवले
हो सगळे जेवले
का
हॅलो!
विशेष काय जेवणात
आज नाय नाय आज काही विषयच नसत आमच्याकडे
हो का
नॉरमलच जेवण होत तुमच्याकडे काय होतं आज
मी आज तंदुरी रोटी आणि काजू मसाला केलेला
हां
हा माझ्या मुलग्याला आवडतं ना ते
हा तुम्ही तुमचं गाव वगै ह म्हणजे कुठून ना तुमच तो आता सध्या कुठे असता
आता मी सध्या अ इकडे आहे पुण्यात
हा पुण्याला आणि काजू मसाला भरून मला कळेल काजू कुठून भेटले तुम्हाला
काजू नाहीथ भेटते ना मॉलमधूनच
हा कोकण साईडचे आहे काय तुम्ही
नाही नाही कोकण साईडची नाही
हा मला वाटलं काजू मसाला बनवला तर कोकन साईट ची य की काय?
नाही, नाही माझ्या मुलग्याला आवडतय,, त्याला रोज जरी दिला तरी तो काजू खातोय.
हा,
काजू मसाला त्याचा फेवरेटाय. त्यामुळ आम्ही करतो.
चांगलंय. आम्हाला का काजू भेटतात पण, आमचा मुलगा खात नाही काजू.
आमचा पण नई. आम्हाला आवडते जास्त काजू मसाला आणि तंदुरी घरीच करते, बनवते. मी
हा बरं आहे म
एक सोपच आहे, म आपण फक्त बघत नाही,, त्या सगळे गोष्टी सोप्या असतात. पण आपल्याला सवय लागली ना,, बाहेरून आणून खायची.
हा,, ते तर हाय,, आणिऽऽ कसे आता सगळे बाहेर अ स क-म्हणजे आता सध्या तरी सगळे कसे बाहेर जातात. शॉर्टकट मारतात ना, घरात बनवायचं नाय. बाहेरून आणलं की, खालं की
पण बाहेरच सगळंच हेल्दी कुठं असतंय?
ते तर आहेच.
हम्म.
ते पण आहेच.
पण हे लहान मुलांना आतापासून बाहेरच लागलं, स- सवय लागली की ते मग ते सारखं म्हणतात, चला बाहेर हॉटेला. ते सारखे सवय लागते ना त्यांना.
हो ते पण आहे.
हा म्हणून मग मी घरीच बनवते, त्याला कधी तो म्हणेल मला आज हे पाहिजे, तर मी ते त्याला घरीच बनवून देेते. बाहेरच त्याला म्हणजे, कमीच देते खायला.
हा.
कारण ते कसं बनवलेलं असतंय, आपल्याला ते माहित पण नसतय.
हां ते तर आहे.
मग कधीच हा भेसळ चाललय ना, मग तेच मग कस किती दिवसाच असतय आपल्याला माहित नसतय. कश्या पद्धतीने बनवलेलं अस तय, हे पण आपल्याला माहित नसतय ना.
हो.
त्यामुळं, आपण कसं चांगलं हेल्दी, घरी बनवलेलं कसं आपल्या हाताने बनवलेलं त्याला एक चव वेगळीच असते.
हा.
म्हणून मग मी काय नाही, घरीच सगळय घरीच सगळ बनवते. कुठला पण पदार्थ, बर भले तो मला म्हणजे, पूर्णपणे परफेक्ट नाही झाला तरी पण पण मी प्रयत्न करते, तेवढा चांगला बनवण्याचा.
हा. ते तर आहेच, हा, ते आता मी पण आता घरी आहे तर बनवते, काय काय पण आमच्या इकडे जास्त तेलकट, असं तिखट वगैरे जास्त खात नाहीत.
नाही आमच्यात कसं जरा हां, जरा तिखट लागतय. आता माझा मुलगा लहान असला तरी पण त्याला तिखटच. आमच्या घरी सगळेच म्हणजे तिखटच प्रमाण जास्ताय आमच्यात. अजिबात गोड तर अजिबात आहे आता दहा बारा वर्षाचा.
हा, मग मोठाय.
हा, त्यामुळे, त्याला तिखट आणि कसं, त्यालाच अ टिफिन मध्ये पण सगळं असं, अ डब्यात पण सगळ मी त्याला म्हणजे, त्याच्या आवडीचेच पदार्थ आणि पण तिखट. कुठला पण पदार्थ करा, पण तिकट. गोड अजिबात नाही.
हा. ते तर आहेच, मुलांना नाही मझ मी त्याला हम् जबरदस्ती आता भरवते, सवय करते. पण लहान आहे ना तो अजून.
हा. पण नाही सवय लावायची ना त्याला. आत्तापासून जर तुम्ही सवय लावला तिखट खायची तर तू तिखट
नाही, तिकट खातो अम तर नॉर्मली मी जे जेवण जेवतो ना, तेच त्याला भरवते. असं वेगळं असं त्याच्यासाठी काही बनवत नाही. जे आहे ते खात तो ती
हा. त्यांना त्यांना, तीच सवय लावायची कि, ते तिखट खातील.
हम्म.
कारण कसं होतय, पण एकदा पण त्यांना गोडची सवय लावली की, परत ते म्हणजे, गोडच खाणार. मग ते तिखटला हात पण लावणार नाही. असं करतात ना. मग आपणच पहिल्यांदा आपण जे घरी बनवतो. तेच त्यांना द्यायचं. म्हणजे कसं होईल, आपण काय खातो. तेच मुलं खाल्ली की, त्यांना म्हणजे ती सवय लागते. त्याज्यासाठी वेगळं, आपल्यासाठी वेगळं. असं परत आपल्याला पण त्रास होतोय ना. त्याला एक करा, आपल्याला एक करा. त्यापेक्षा एकच. जे आपण खातो, तेच त्याला खाऊ घालायचं. म्हणजे कसं होतय. की, आपल्याला उद्या त्रास नाही होत. त्याच्यात टिफीनसाठी वेगळा पदार्थ करा. आपल्या घरी एक वेगळा पदार्थ करा. त्याता आणि वेळ जाणार.
हो ते तर राल. पण लहान असताना थोडी काळजी घेतलेली बरीय. ते. ह एकदा त्यांना सवय लागली की, ते आपोआप खातात. हा.
एक दीड वर्षाची झाली मुलं की, त्यांना आपोआप म्हणजे त्यांना सवय लागते, आपल्या घरची. सगळे पदार्थ खायची. म्हणजे कस गोड जास् त दिलं की, त्यांची दा परत दातावर परिणाम होतोय. दात किडतात लवकर. चॉकलेट, गोळ्या असलं
हा, ते तर आहेच. आणि सध्या ना त्या अ हा, एवढं भेसळ वगैरे आणि एवढं केमिकल वगैरे सगळ्यामध्ये वापर परल जात ना. पहिल्यातलं काही राहिलेलंच नाहीय. जो- तो आ ता म्हणजे भीती वाटते. काहीतरी त्यांना घेऊन देताना पण ना भीती वाटते आपल्याला. हे त्यामधे किती? काय? भेसळ असेल त्याच प्रमाण आणि मा हिती नसत. आणि कसं, होत? अ जो तो म्हणजे, आपण घेत देताना देतो पण आपल्या बरोबर बाकीचे पण असतात ना. आता लहान आहे तर, कोण ना कोण, काय ना काय तर देत तात. असं आणि त्यांना पण आपल्याला नाही नाही म्हणता येत नाय. आणि मुलांना काय दिल्यावर ते काय ते खाल्याशिवाय राह त्यांना लागतच ते. हा.
आणि त्यांना घरातल्यापेक्षा, ते कसं जरा असं त्याला टेस्ट वेगळे असले की, त्यामुळे ते हा, चटरपटर असं खायची सवय लागते. मग कसं होतय, ते कुरकुरे वगैरे खाल्ले की मग, ते जेवतच नाही.
नाही तो
जेवत नाही. ते हा, ते फास्ट फूड जे जर ते कुरकुरे, काय वेपर्स वगैरे खाल्ले की, तू जेवतच नाहीत मुलं. मी ती सवयच लावली नाही की, त्याला तो वेफर्स वगैरे किंवा असं काय पण. काय असेल ते घरी. काय तुला हवंय? ते घरी बनवून मिळेल तुला. घरचच बनवलेलं खायचं. अजिबात बाहेरचं खायचं नाही.
हा.
कधीतरी ठीक. म्हणजे आम्ही कुठंतरी बाहेर वगैरे गेलो, आपल्याला तिथं म्हणजे मिळालं नाही, तर मग बाहेरच घेतो. तंस नई कि, घरातलंच पूर्णपणे. कधीतरी असं जरा करायला लागतय ऍडजस्टमेंट.
हो हो. ते तर करावंच लागत, कारण आपल्याला पण आपण पण कंटाळतो ना, की रोज रोजच घरच घर घरी पण बनवायला आपल्याला कंटाळाळ येतो, की बाबा दिवस तरी आम्हाला आराम द्या.
म्हणजे आम्ही बनवतोच ना, हा. मग अशा वेळेला ते अ - ठीकय. हा खाल्लेलं ठीकय की एक दोनदा चालतं, पण असं रोज रोज रोज नाय आता आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे ना, कि दोघं पण नवरा बायको दोघ पण कामाला जातात, आणि अ -मग मग ती पण काम करून येऊन बनवायचं वगैरे मग ती कंटाळा कर तेनी जर दोघं मुलगा वगैरे असेल, दोघच नवरा फॅमिली छोटी असेल तर ते पण कंटाळा करतात ना, मग काहीतरी घेऊन या बाहेरून माग मागवा किंवा ऑर्डर करा नाहीतर काहीतरी बाहेरचच खाल्लाय यता, एक म्हणजे कसा एक तर टाइम कसा घालवायचा तो आपल्याला कं ते आपण करू शक तस करू शकतोय करतायेत आता सध्या, आणि आता आज मग बनवायच, येऊ
हॅलो.
बनवायच म्हणजे ना तर लोक हे करतायत म्हणजे, कंटाळच होतोय सध्याच्या पिढीला.
हो नको होते त्यांना, किती किती आपलं काम कमी होईल, हे बघतात. पण ते पण हे आहे ना म्हणजे तेवढं पण नई. करायचं. म्हणजे एखाद दुसरा हा बाबा आपल्या आपण आजार आहे किंवा काहीतरी झालेय खूपच वेळ आपल्याकडे नाहीये, अशा वेळी ठीकाय. पण रोज रज बाहेरचं खाणं हे म्हणजे आपल्यासाठीच चांगलं नाही ना, आपल्याच आरोग्यासाठी चांगलं नाही आहे ते.
हो.
पण एक लोक काय करतात आम्ही कमवतोय, आम्हाला एक म्हणजे एवढे पगाराय मग आम्ही कुठं खर्च करायचा तो पैसा, ह्यासाठी लोक अशा म्हणजे गोष्टी म्हणजे हॉटेलला रोज जेवाय जाणे, बाहेरचा रोज आणून खाणे म्हण पण ते पण हे हाय ना, तुम्ही कमवताय. भले पैसे पैसा आहे तुमच्याकड, पण आरोग्य पण पाहिजे ना तुमच्याकड. थोडी पैसा कमवला की झाला असं नाही ना. आपण फक्त तर पैसा पैसा नाही करू शकत. आपल्याला हा बाबा आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण आरोग्य नाही आपल्याकडे मग काय उपयोग आहे. आरोग्याच पण बघायला पाहिजे ना.
हा.
मग पैसा थोडीच हा बाबा डॉक्टरला म्हणायचंय, मी हे गे एक करोड रुपये मी तुम्हाला देतो आणि माझं आरोग्य मला परत द्या, असं म्हणू शकत नाही ना आपण.
हो ते तर आहेच.
हा आपल्या म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे त्यामुळे आता म्हणजे आप त्यापासूनच त्या मुलांना असं पण शिकवलं की मग पुढं आपोआप त्यांना वळ हे लाग ते सवय लाग
हा हे पण तुमच बरोबर आहे. पण काय आता सध्या मी तुम्हाला एक सांगू, आपण शिजवतो. आपण बनवतो ह्याच गोष्टी डिपेंड नाहीये हे आपल्या डोळ्यासमोर करतोय हे बरोबर आहे पण ते आपण जे आणतो विकत ते कसं पण कशापासून बनवले ते त्याला काय पॉलिश केलेल्या असेल त्याला कुठलं से सेन खतापासून थोडी बनवले असणार केमिकल वगैरे वापरूनच त्याची वाढ वगैरे केलेली असणार आपण म्हणतो की आपण मी बाबा करतो मी मा मी बर बनवते घरात बनवते. ते मी बाहेरच देत नाही पण. इथे पण आपलं इथे पण फसवणूक झाल्यासारखंच होतं ना हे कार
हा पण कस हा बाबा आम्ही आणतो ते पण असणार आहे त्यामध्ये पण पण ते पन्नास टक्के म्हणजे थोडं तरी कमी होईल ना पन्नास टक्के त्यात असेल परत आपण घरी बनवतो त्यात पन्नास टक्के ती कमी होईल ना. ते पूर्णच तयार आणलं तर मग त्या शंभर टक्के भेसळ असंच होणार ना म्हणजे ते आता असतच आम्ही आमच्याकस शेती आहे त्यामुळे आम्ही म्हणजे जास्त करून गावाकडून आम्हाला सगळ भेटतय त्यामुळं आम्ही हा. तिकडूनच सांगतो ना मग घरी पिकत म ल्यानंतर ते पाठवून देतात.
हा मग त्यास होत असं आता आता आम्ही पण गावी गावावरून आमच्या पण भेटत पण आ. सवय म्हणजे कशी सुरुवातीपासून विकत खायची सवय लागली आहे ना ती आता तीच सवय आहे मग आता ते बदलू पण नाही शकत ना ते म्हणजे आता आम्ही तरी सुना ये पर आमच्या सासू पासून चालू आहे ना.
हा.
मग ती तरी आपण